हॅलो हॅलो
हॅलो
हा येतय ऐकू
हो, हो ऐकू येतय
हा काय म्हणत आवरलं का
हो, हो आवरलं, आवरलं
आपण आज ग्रा हो आवरलं आज आपण ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन ह्याच्यावर बोलूया
हो चालेल, चालेल
तुम्हाला कोणता आवडेल गा गावात राहायला आवडेल का शहरामध्ये आवडेल
मला तर आता आपण शहरात राहतोय मला शहरातलंच आवडेल म्हणजे तसं तर ग्रामीण आवड तर पण ते ग्रामीणमधलं आता आपल्याला इकडच्या सुखसुविधांची सोय झालेली आहे तर जास्त दिवस तर हा जास्त दिवस आपण ग्रामीण मध्ये नाही राहू शकत एक एन्जॉय म्हणून आठ दिवस, दहा दिवस असा आपण ग्रामीण भागात अ म्हणजे काढू शकतो
हा म्हणजे गेलं गावाला कि वाटत आता राहावं पण मग एक आठ दिवस राहिला कि वाटत जाऊ दे आता आपला आपला रुटीन जि चालू आहे तिथे चांगलंय बर कधी गा म्हणजे गावांमध्ये पण आता सगळ्या सोयी आहेत पहिल्यासारखं नाही राहिला आता इंटरनेट आहे ऑनलाईन सगळं मिळतं नंतर शिक्षणाच्या सोयी चांगल्या झाल्या जाता बऱ्यापैकी त्याच्यामुळे आणि त्या नेट चोवीस तास चालू राहतं त्यांचं पण त्याच्यामुळे कुठे अडत नाही पण अजून पण सगळ्या गावांमध्ये तसच नाही आहे परिस्थिती काही ठिकाणी अजून खूप बिकट परिस्थिती आहे
काही ठिकाणी तर रस्ते अजून गे झालेले नाही आहेत अजून तुम्हाला सांगते बसेसची सोय, सुविधा नाहीय आहे काय दिवसभरात म्हणजे पूर्ण दिवसामध्ये एक एकच बसेस इकडच्या काही भागांमध्ये मी बघितलेले गेलेले आहे तर दिवसभरामध्ये फक्त एकच बस जाते
नाही बरोबर आणि तिकडे गरज आहे म्हणजे असं वाटतं की अजून चार बस गेल्या तरी त्या लोकांची खूप सोय होईल हा पण का होत नाही माहित नाही नाही होते बरोबर लोकांची खूप गैरसोय होते
हा त्यांना जाय जाण्याला येण्याला हे नाही अ वाहन नाही राहते आणि दळवळणाच्या तर सोयीच नाहीये पण जे आपण म्हणतो इंटरनेट वगैरे हे तर त्यांना टाॅवरच मिळत ना नाही तिकडे म्हणजे मो मोबाईल असून काही उपयोग नाही किती, किती लांब अंतरापर्यंत त्यांना म्हणजे रेंज नसते दोन, दोन, तीन हा
चढून किंवा उंच झाडावर चढून कोरोनामध्ये बघा मुलं कसे बिचारे बसायचे टेकडीवर जाऊन चढून बसायचे कारण शाळा सुरू असायची ऑनलाईन मग काय करणार मग तसं करायचे गावांमध्ये मग त्यांना कोरोनामध्ये तिकडे शाळांचं खूप नुकसान झालंय ना कारण मुलांपर्यंत पोहोचणार कसं?
तेच ना मग तसंच आहे ते मी आता दोन, तीन ठिकाणी बघितलं होत. तर त्या शिक्षकांनाच ऑनलाईन हजेरी लावायची. तर ते मुलांची शाळा सोडून ऑनलाईन हजेरी लावायला दोन दोन तीन तीन किलोमीटर रेंज नाही तिथं टॉवर व्यवस्थित नाही म्हणजे त्या मुलाचा अभ्यास सुटतोय आणिना फक्त हजेरी लावायसाठी म्हणून ते रेंज शोधत फिराव ला जावं लागतं. अशी परिस्थिती आहे हा
तर त्यांना तिथे ते नियम कंपल्सरी आहे त्याच्यामुळे मग त्यांना ते करणच आलं पण त्यांना असं सांगितलं असतं की तुम्ही ते नियम बाजूला ठेवा पण तुम्हाला जास्तीत जास्त मुलांना जेवढं शिक्षण देता येईल तेवढं त्यांना फ्री ठेव. असं तर थोडं आणखीन झालं असत चांगलं काम तिकडे
हा तसंच आहे ना मग ते त्यामुळे ते ते म्हणजे आता त्यांना पेमेंट पाहिजे म्हणजे मग त्यांना हजेरी लागणं गरजेच गरजेच आहे म्हणून मग त्या हा त्यामुळे ते दोन दोन तीन तीन किलोमीटर ते हाजेरी साठीच फिरतय इकडे मुलांचा अभ्यास बुडतोय. ते अशी परिस्थिती सुद्धा काही ग्रामीण भागामध्ये. आणि काही ग्रामीण भागामध्ये अजून असं आहे. कि शिकलेले जे सर वगैरे आहेत जे टीचर तर ते स्वतः शिकलेले नाहीये आणि त्यांना नीट मुलांना शिकवता येत नाहीे की त्यांना समजत नाही. स्पेलिंग येत नाहीये आणि अर्थ येत नाहीये गणित समजत नाहीये. आणि असे शिक्षक त्या ग्रामीण भागामध्ये आहेत ते मुलांच भविष्य काय घडवणार आहे. काय शिकवणारे आहे मुलांना
बरं मी तर म्हणजे असे बघितलेत ना कि म्हणजे ते काय बोलतात ते सुद्धा समजत नाही अशुद्ध भाषा आहे त्यांची. आणि ते मोठ्या वर्गांना शिकवायलायला त्यांना ठेवलेय. शिवाय हे काय करत एका क्लासमध्येध्ये त्यांना पाठी पाचवी सहावी सातवी असे तीन वर्ग देऊन ठेवले म्हणजे मुलं कमी ते का कसं काय किती गोंधळ होणार तिकडे आणि हे मस्ती कुठेतरी बसून गप्पा मारत शिक्षक बसलेले असतात म्हणजे गावांमध्ये झेडपीचे मी म्हणते का तर ते काय म्हणजे त्यांना काही अर्थच नाही राहत ना
ह तेच ना मग म्हणजे अशी परिस्थिती अजून ग्रामीण भागात आहे त्याच्यामुळे मग कधी कधी वाटते की आपल्याला शहरी भाग बरा आणि मुलाना सोय व्यवस्थित रित्या आपण शिक्षणा पाठवतोय त्यांना आणि आता तर मराठीचं प्रमाण कमी झाल्यामुळे बहुतेक ठिकाणी आपण म्हणजे बहुतेक मुलांना इंग्लिश मिडियमला पाठवतात. क्लासेस उपलब्ध आहे हा ट्युशन्स वगैरे उपलब्ध आहे हा.
पण मग ते निदान व्यवस्थीत ते शिक्षण तरी मिळतय ना मुलांच चालू आहे म्हणजे काय असं वायफळ वेळ घालवतात मुलं किंवा मुलांना शिस्त पण चांगली आहे. शहरानमध्ये कारण मग त्यांना त्या लोकांना पण तसे कडक नियम आहेत की असं हे झालंच पाहिजे एवढं. तर शहरामध्ये आहे दुष्परिणाम पण आहेत शाळेमध्ये मुलं काही का लवकर नशा वगैरे करायला लागले म्हणजे आठवी नववीची मुल ती अ परवाच सिगरेट वगैरे ओढताना दिसतात हा तसं शहरात गावांमध्ये अजून थोडंसं धाक असतो कि तेवढं बाबा नाही चालत.
हा घरच्यांचा पण असतो आणि गावातल्या लोकांचा पण असतो.
हो असतो कि तिथे सगळे ओळखतात ना गावांमध्ये एकमेकांना. त्याच्यामुळे ह्यांनी बघितलं आणि घरी जाऊन सांगितलं तर लगेच आपल्याला ओरडतील.
आणि थोडंसं कसं राहतं अशिक्षित आहे त्याच्यामुळे तेवढे काही ते अ म्हणजे सुधारलेले किंवा आपण म्हणू शकतो कि नशा वगैरे करण्यासारख्या परिस्तिथी
नाही नाही हा अजून त्यांचे विचार तेवढे आहेत की एक भीती आहे धाक ते मोठ्यांचा बरोबर आणि मग घरात मोठे नाही करत त्याच्यामुळे ते अपोआप मुलांवर पण तसे संस्कार होतात ना.
आणि आपल्याकडे कसं होतं शहरी भागामध्ये बऱ्याचदा अ म्हणजे श्रीमंतांची मुलं असतात. आणि मग ते इतर हा त्यांच्याकडे मुलांकडे लक्ष देणारे. कोनी नसतात किंवा श्रीमंताची मुलं असतात त्यांच्याकडे भरपूर पैसा असतात. म्हणजे स्वतः त्यांच्याकडे आई वडील देतात. पॉकेट मनी म्हणून म्हणजे हा वेळ नसतो पैसा असतो हा. पैसे दया हा करा आणि त्यामुळे मग मुलांना वाईट वळण वगैरे लागतं आणि त्यांच पाहुन मग चलतो पण माझ्या बरोबर चला असं मित्र मंडळी मग असं अ होऊन मग हिरमूस त्याला वाटतं असं आणि करतात आणि त्यातून काय
सतरा अठरा वर्षाचे मुलं असतात त्यांना कसं अनुकरण लवकर करतात. अजून त्यांना तेवढी समज आलेली नसते आणि थोड वय वयात पण आलेले असते.
हम्म
मग त्यांना या गोष्टीच खूप आकर्षण वाटतं की बाबा त्यांना काय होतंय एवढं एकदा सिगरेट पिऊन बघून तेवढं काय होणार आहे किंवा एकदा हा हा काय मिळतो बघू ना आपण पण आणि काय घरच्यांना कुठे समजणार.
समजणार आणि मित्र मंडळी पण फोर्स करते अरे चल चल काय होतय मग. करून तर बघ करू ना करू आम्ही नाही का करत आणि मग ते काय होतं का सवयवर त्याच म्हणजे ती सवयच लागते आणि वाईट वेळान लागते.
आणि आता म्हणजे शहरामध्ये काही काही ह्याच्या मुलींचं पण त्याच्यात प्रमाण वाढायला लागलं. क्ले किप पहिले मुलींना म्हणजे एवढं न न नसायचं त्याच्याबद्दल अट्रॅक्ट पण आता मुलींना पण सर सिगरेट वगैरे ओढायला म्हणजे आपल्याला पण दिसतात टपऱ्यांवरती मुली पण सरळास अगदी सिगरेट वगैरे ओढत असतात.
अहो मॅडम तुम्ही सिगरेट काय सांगता अक्षरशा ड्रिंक सुद्धा करताय मुली आता म्हणजे अ आई वडील
त्यांच्या समोर बसून पण करत
हमा आणि आ पण म्हणजे आईवडील मुलींना शिक्षणासाठी पाठवतात. तर त्या मुली काय तरी तिकडे ड्रिंक करतात काय करतात अशे खूप पासास मी बघितलं आता उदाहरण पाहिले म्हणजे आई वडिलांना वाटत आपली मुलगी ती
हो आणि कुठून दूर गावातून तिथे बाहेरच्या ग- राज्यांम नालेले मुले त्यांना किती आई वडील पैसे खर्च करून. चांगल्या शिक्षणासाठी पाठवतायत तर हे मुल म मु ल- मुली मुलं एकत्र कुठे जातायत काही कळत नाहीेये रात्री अपरात्री उशीरा येतात कुठे काय गुन्हा घडला काय झालं तर त्याला
हा जबाबदार राहणार ए आणि कस आय म- हे मॅडम आता अ म्हणजे ह्या सवयी मुलांना लागल्या ना दहावी, आठवी, नववी अशा ह्या मुलांना. तर मग ते शौक आपले पूर्ण करण्यासाठी अजून जास्त म्हणजे घरात चोरी करण. आई वडिलांच्या हा चुकीच्या सवई लागतात आई वडिलांच्या खिशातन पैसे मारणं कपाटातन पैसे चोरणं काढणं हा खोटं बोलणं ह्या गोष्टी सवय लाग आणि त्यातूनच काय होत परत हा गुन्हेघडत जातात. आणि पहा असं नाय झालं समजा. तर ते इथे नाही झालं घरातून नाही मिळालं तर मग बाहेर जोळ्या करायला लागतात.
बरोबर आय त्यातूनच म ती गुन्हेगार प्रवृत्ती वाढत जा
प्रवृती निर्माण होते. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ना आईवडिलांनी पण मुलांकडे लक्ष देणं फार गरजेचं ए.
शहर घ्या किंवा गाव घ्या शेवटी घरातल्यानी आपल्यापासून सुरुवात करून थोडस मुलांकडे एक जास्ती लक्ष देणं आता खूप गरजेचं झालंय. चालेल मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाट
हो मलाही खूप बरं वाटलं धन्यवाद.
हो धन्यवाद.
धन्यवाद.